येतोय ना आवाज
हा येतोय येतोय
हा. हा.
म्हणजे डबल हे केल्यानंतर म्हणजे गॅप ठेवायचा आहे ना थोडासा.
नाही नाही असं केलं तर चालतोय असं चालतो अस हा चालतोय असं केलं तरी.
हां तेच
म्हणजे तुम्ही एकदा मी एकदा तुम्ही एकदा मी एकदा असं केलं तरी चालतय. असंच करावला लागणार कारण सलग सलग होत नाहीत मग एकाचा नंबरवर असं होतय. तुम्ही एकदा करायचं मी एकदा करणार
मॅम चालते ना तसं.
हा चालतय चालतय, काय नाही प्रॉब्लेम.
हा हा ह, किती म्हणजे शिक्षण वगैरे किती झालंय तुमचं?
नाही बारावी झाल्यावर लगेच झालंय लग्न हम.
कुठं घेतलं म्हणजे कुठ? माझ ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे.
कम्प्लीट आहे का?
हा ह त्यानंतर लग्न झाल, मग असंच तुमच्यासारखं न्यायचं.
हा हा हा ह, तुमचं म्हणजे आता आताच लग्न झालंय का?
हा आत्ताच लग्न झालंय.
हा नाही माझ्या बहिणीला एका तिथं दिले ना पुंदी मध्ये.
क म्हणजे क काय नाव आहे त्यांचं?
म्हणजे दीप्ती दीप्ती नाव हाय तिचं दीप्ती, तिजे मिस्टर पण असं पुण्यालाच असतात.
हो का? मग नाही माहिती हो.
एक दीड वर्ष झालं असेल त्यांचं लग्न होऊन, दीड दोन.
हा मग माझं पण तेवढच झालं, पण नाही येऊ पुढं नाही माहिती म्हणजे कोण?
हा हा हा.
हा सासर म्हटल्यावर जास्त कोण ओळखत नाही ना. हा हा.
हा हा, नाही ना नाही येत तुम्ही कधी.
बहीण आहे ना तुमचीत?
म्हणजे असे सकी नाही आहे, असशी लांबचे येत हा.
या मग आलात की कधी.
हो हो हो, ह, हा हा ये‌ येतो येतो, तुम्ही आला की नाही मुंबईला?
मुंबईला नाही येत कोण, म्हणजे तिकडे जास्त कोण नाहीयेना.
नाहीय काय?
हा पुण्या वगैरे असं आहे, म्हणजे मुंबईला आहे एक म्हणजे फ्रेंड आहे माझे. आता म्हणजे फोजमधली होती हा. मग कधी येणं नाही झालं ना.
हा हा हा हा.
कुठे फिरायला वगैरे हा पुण्याला वगैरे आहेत न नंद आहे ना मागे.
हा हा हा, हा हा. नाही. हो.
फिरायला वगैरे जातय की नाही मग?
हा जातोय इथलं, मुंबईतल्या मुंबईतच की.
अच्छा.
हा गेट ऑफ इंडियाला वगैरे आहे.
हा हा, ह ह तिथून जवळ आहे का तुम्हाला पडते?
म्हणजे एक तासभर लागतोय कि जायला.
हा हा हा.
पलनी जायचं म्हणलं तर तास तास लागतोय, जायला.
हा हा मुंबई फक्त बा बाहेरूनच बघितलं रेल्वेस स्टेशन वरनं अजून कधी नाही बघितलं.
हां हां हां जसे पर्यटन स्थळ आहेत ना ते असं असं लांबच्या साईडलाच आहे सगळेच.
हां हां हांव तेच ते, बाकी
काय नाय बाकी.
म तिला काय आज सुट्टी आहे काय मुलगीला?
नाही आली की स्कूलनं जाऊन, सकाळची असते.
हां हा हा.
हां नऊला असते.
हा हा हा, तिकडे मग तुम्ही दोघंच असता की, सासु सासरे सगळे?
नाही दोघेच असतोय आम्ही.
हं हं हं.
अं सासू सासरे गावी असत्यात.
मग बेबीचा अभ्यास कोण घेते, तुम्ही की तिचे पप्पा?
नाही मीच की आता पप्पा तिचे कामाला जातात. मलाच घ्याय लागतंय. हां अकरा वाजता जातात.
अच्छा.
जे इथं त्यांचं काम ईथून जरा लांब आहे ना. एक तास लागतंय कामाला जायला इथून.
हां हां.
हा लांब त्यामुळे मग लवकर निघाय लागतंय घरातून.
पोहोचत्यात.
हां मग ते इथं घरी येऊसपर्यंत अकरा वाजतात रात्रीचे.
बापरे.
हा हा लांब हाय त्यामुळे.
एवढा वेळ
हां हां. मग आम्ही असतोय दोघीच असतोय घरी. मग हे अभ्यास वगैरे घ्याय लागतोय हीचा.
मग तुम्ही काय करताय की नाही घरी बसून वगैरे काय?
नाही नाही काय नाही.
हां हां म्हणजे कुठली आवड वगैरे काय, म्हणजे टाइमपास ते तर
नाही म्हणजे असं मला चित्र वगैरे काढायला आवडतात, मग तेवढंच कधी तर.
अच्छा हा म तेच ना, स्वतःसाठी पण वेळ पाहिजे ना थोडासा. आपला छंद जोपासण्यासाठी तरी.
हो हो हो, तुम्ही काय करता?
मी पण असंच घरी काहीतरीच ऑनलाईनच बघायचं. जरा टॅक्स वगैरे कसं भरायचं, हेचं जरा सुन चालू आहे ना.
हा हा हा हा.
हा मग. आता ते रांगोली मॅटचं एक नवीन ट्रेंड आलाय माहितीय ना? रांगोली मॅट, रांगोली मॅट. पॅचेस बनवत नाहीत का? मला टेबल जा बनव. ते झाला इथच पण लय टाईमपास करते.
हा, हा, हा, हा, हा.
हा, हा.
आणि त्यातून म्हणजे कसं सेल पण करते ना कधी कधी, म्हणजे जास्त झालं किंवा हा.
हा, हा, हा, हा, हा. काय आता, काय बोलायच सुचत नाही.
दिवसभर काम केल्यानंतर थोडा वेळ तर पाहिजे ना, आपल्या, म्हणजे आपल्याला जी गोष्ट आवडते ते करायला.
हो, हो.
हा ना तेच ना. नवीन काहीतरी शिक मिळतंय, स्वतः मधली सुधारणा होतात काहीतरी.
होय, काय आता मुलं झाल्यावर काय नाही. त्यांच्याकडेच लक्ष द्यायला लागतंय, हम्म. त्यांनाच बघत बसायला लागतय. त्यांना बघून, पूर्ण असं कंटाळा येतो दिवसभर.
होय की, आपण आपला छंद कधी हे करायचा आहे की नाही.
त्यांना जायचं सोडायला स्कूलला, परत आणायचं. परत त्यांच्या मागं लागायचं, त्यांना जेवायला वगैरे द्यायचं. यातच सगळा वेळ जातोय.
तोच छंद आहे म्हणून समजायचा आता आपला. जोपर्यंत मोठीे होत नाहीत, तोपर्यंत, हम्म.
लहना आहेत तोपर्यंत लय दमवतात.
हम्म.
मुंबईला आता जोरात पाऊस आहेना.
म्हणजे आज तर काय नाही आहे पण ह्या टायमाला एवढं काय नाही, ह्या वर्षी जास्त नाहीये पाऊस, जरा लेटच सुरू झालाय. नाही इकडं कंटिन्यू असतो पाऊस. एकदा, एकदा लागला पाऊस म्हणजे जात नाही. असं अस ते पण, ह्या टायमाला काय नाही एवढं.
हां हां हां
हम हम हम. तुमच्या घरी कोण कोण असतं.
सासू, सासरे आणि मी.
हा. हा. हा..
म्हणजे मी पण आत्ताच आले गावीकडे, मी पण तिकडे देहरादून ला असते ना. सासर्‍यांचा पोट सुजलाय त्यामुळं मग इकडाय, देहरादून माहित असेल उत्तराखंड.
नाही तिकडचं काय एवढं माहित नाही. हा‌. हा.
एकटी बाहेर पडल्यानंतर, अनुभव वेगवेगळे असत्यात ना.
हो हो.
हा हा, तिकडे होते तेव्हा वाटायचं, कधी एकदा गावाकडे येते. अरे इथं आल्यावर असं वाटतं की, कधी एकदा तिकडं जाते.
बोर होतं असेल बसून बसून.
हा.
गावी जरा. म्हणजे जास्त कोण नसते ना, शांत शांत असते लय, कंटाळाच येतो मला तर लय. तेवढे माणसं वगैरे बोलायला असले तरी, जरा बरं वाटतंय, नाहीतर मग लय कंटाळा येतोय.
हेच माहेर असल्यावर थोडं वेगळं असतंय. सासरी असल्यावर कोणाच्यात जाता येत नाही.
होच की.
सगळ्यांसोबत बोलताना विचार करून बोलायचा हेच आहे ना बर्डन सगळे.
लग्न झालं तस असते सगळं.
सगळ्या गोष्टी बदलत हो्या लग्नाआधी वाट ते मी अशी करणार मी तशी करणार. माझ्या मनासारखं करणार काही नसते गोड गैर समज. तेच की गोड गैर समज करायचंट.
हम्. हो
तर दिदीनी बघित पेमेंट वगैरे काढून बघितलेलं का मग?
काय म्हणला?
दिदीनी तुमच्या त्या नंदेनें हे केलेलं ना त्यांना कॉलिंगचे पैसे भेटलेले ना.
हा भेटले भेटले पेमेंट आलेय त्यांना अकाउंट ला.
म्हणजे त्यांनी काढलंय का ते?
हो काढलेत न पेमेंट.
हा तेच मला म्हणजे एक कोण तर म्हटलं ना की पाच हजार झाल्यानंतरच काढू शकतोय आपण असं तसं.
नाही नाही त्या तर म्हणला मी काढलं म्हणून.
अच्छा मग आता ते टास्क कम्प्लीट करतायत का?
हो का त्यांनी पूर्ण करायला लागले टास्क.
मग ते रोज नाहीय ना रोजय.
म्हणजे रोज केलं त चालते वाटतं रोजचच हाय वाटतं ते
अच्छा
हम्म हम्म.
म्हणजे मला पण एवढं काही माहित नाही ना त्याबद्दल आता असं थोडस वि चारून घते कळते
हम्म हम्म हम्म हम्म.
हम् हम
म्हणजे काय जर प्रॉब्लेम असेल तर त्या मेसेज करायच्या ग्रुप वर. तेहाईत आता मॅडमला हा चालतेय ना काय तर आपला प्रॉब्लेम असेल तर.
हा हा हा हा.
हा आता मॅडमला विचारायचं वर्षा मॅडम आहेत त्या.
अच्छा मी पण विस्त हे
आवाज अडका लागलाय तुमचा. हॅलो हा आता येतोय.
हा न्यू मेंबर काय ऍड करायचे नाहीचा हॅलो.
हा न्यू मुंबर ऍड कराचे नाही मून सांगितलंय.
हा मग मला काय वाटलं मला टास्क येणार.
हा हा हा ह हॅलो. आवाज येत नाही का?
रेंज प्रॉब्लेम हो.